ह भडंग खायला या खाय लागलोय मगाज पसणं
खा की खा निवांत खा कसला पिवळा केलास ना तिकट केलास.
नाही तिकड काकीने केलता.
ह घेऊन आलेच माहेरच ना.
हम्म. मग बाजारात नव्हता ते बाजारात गेल. तुम्हाला नाही काेव
हा हा हा त्याचा भळण. केलास.
हम् त्यांनी भडण केलं तर त्यांच्या माहेरला द्यायला.
बर.
त्यातलाच थोडा मी आणला. मग मला मक्का वढा तळून देत. बोलले होत्या हे ज
हा.
तचगावात काम होतं तिथं थांबून खुठं पिशव्या नेऊ म्हटलं परताल्यावरून नेसेतो म्हंटलं आणि
हा हा हा हा. काय म्हणती झालं.
काय नाही बघ.
तुमच्या नागपंचमी ण मोठा असेल काय का
इकडे नाही कर्नाटकात असते बघा लाडू चकली आपली दिवाळी असते ना तसं करतात लाडू चकली कानूल लाडू फुटाण्याचे लाडू असतात शेंगदाण फुटाण्याचा लाडू नुसतं शेंगदाण्याचा लाडू
हा हा आणि लह्याचे लाडू असेल बघ
लहायचं लाडूकं म्हत नाही लहाय पाडते तेवढं माहितीय
नाही नाही लहायचे लाडूकच करतात मोठ तिझ मोठं बात शेंगणा घालून द मोठा लाडू असत करतेच कायत मी बघितले ते करते एकदा
भडंग असे दोन तीन प्रकारच चकली शंकरपाळ हम्म दिवाळीला नसते काय खरं आता नागपंचमीला असते सगळं आम्हाला फरळाचा डबा येतोय क होय
हो कुठ ना तुमचं कोण आहे का
हम्म आमचं मम्मीच माहेर
ह हा हा ह तू जमखंडी
हम्म हम्म
हा ते कर्नाटकमध्ये येते का हा हा हा. हा. बरोबर हा. पा म तुझा इथं काय काय असते मग
आमच्यात काय लाह्या उठवतय आणि पोळ्याचा नैवेद्य द
हा मग पुजाला वगैर जाताय
हम्म आमच्या मळ्यापाशीच आहे ते ना गो बसही ना न वारूळ आहे
हा हा तेवढंच झोपाळ पण बांधायचाय
नाही तिथं कोण तिकडं वाडीत बाधत्यात गाणी तेन म्हणत्यात बायग खर आमी जात नाई कोण
बर आणि ववसा
नाही. ह्याला असते संक्रांतीला ओवसा असतो ते आमच्या इथं
नागपंचमीचा
नसते. म्हणजे नवीन लग लग्न झाल्या च फक्त देत्यात
हा हा पहिल्या वर्षी आहे हे
पहिल वर्ष तेवढं
आ आमच्याकडे पण तसच आय, पहिल्या वर्षीच तेवडं वंसा ते पण सासूकडनं अस सुनेला
हा सासू सुना
माहेरचा काय संबंध नस्तोये सासूकडून सुनेला असतये आणि काय भावाचा उपवास असतोय आदल्या दिवशी
हा.
हा धापट्या ते नैवेद्य करायचा असते धपाटे, दिवसभर धपाटे आणि मोडाची उसळ आणि लाह्या असते आज हा धपाटे चालते
धपाटे खाऊन करतात आमच्या इथे
हम्म ऐकलं धपाटा आलत्ये त्या संग मोडाची उसळ पण चा चालतये मटकीच्या मोडा आणि लाह्या खायच्या ज फुटान भाजून खायचं फुटाने म्हणतो ते हरभरं रात्र भिर भीजवाय काही भाजायचे असत्यात
मीठ लावून भाजायचं
हा
हम्म हम्म
ते पण छान लागतात शिजवून पण छान लागतात आगं जरा असं हळद मीठ तेन घालायच
होय मग आमच्या शाळेत खाऊ काय असतोय तेच की
लय चव लागतंय मला तर लय आवडत्यात
तसं नाही फक्त आहे ना मीठ घालून पहिला शिजवायचं नंतर तेलात फक्त जिरं टाकून आहे ना हळद टाकून फोडणी घालायची असं परतायचं मग आमच्या शाळेत वाटाणा तसंच असतो
पोर खात्यात
होय खात्यात की रात्र आता भिजऊन आलोय एताना सकाळीच गेल्या गेल्या पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवायचं कुकरला एक दोन तीन शिंट्या काढायच्या
बरंत हाय सगळं सामान
होय सगळ
काय काय हाय शाळेत
सगळं वरण जे येतंय ते मुलांच खाऊते सगळं नंतर कडेई कुकर
बर हे पण आहे ना मग तो गॅस
गॅस पण आहे की
हा हा
म ग्रामपंचायत कडून मिळाल आहे नाही गस
हा हा हा
गॅस हाय
आधीथ आमच्या इथं माझी मुलं जात होतीथ ना शाळेला छोट होती त्यावेळेला एक धावकर हो मागं नाही आता नऊ दिस मागवा तवा मॅडमला चुलीवर सव तर ते बाप शिजवून होय, चूल होती शाळेत. अन त्या करायच्या अशे जोय सगळं मुलांचेकडे बघत बघत त्या मदतनिस मॅडम करत होेत्या आणि त्या ती शिकवाया होत्या त्या? त्या लक्ष द्यायच्या मुलांच्याड. आता बदलली सोड आता सगळी. थोडं वर्गात टी व्ही पण झाले.
हो एलएडी ते ना आल्यात आमच्या गली कडे तर नाही अजून. शाळा आमची अजून मान्य व्हायचीये.
बर.
बांधून द्याय
हा हा. आता इकडं पण छान झाली. माझं काही आंगणवाडीत जाणं होत नाही सोड आता जास्त करून, पण आता तिथं पण असणार आहे.
आता सुधारले ना? कारण आता सगळी सगळी जण अस प्रायव्हेट शाळेना घालेले अंगणवाडीला कुणान
हा. त्याच्या मुळ आणि
मुलं गेल्यात प्रायव्हेट शाळेला.
बघ.
पहिलीला. आमच्या वाडीतला मराठी त्यात एक पण पोरगा नाही.
मग तिथ शाळा अशी असं झाली नाही पट कमी झालाये, बंद पडते्या.
होय बंद पडते. आता तिथं आहे ना टोटल, पहिली ते चौथीचा पट पस्तीस का छत्तीस आहे.
बर
आता पहिलीचा वर्गच भरणार नाही पहिलीचा वर्ग नाही भरला की पुढचा वर्ग कस भरणार?
आमच्या इथे पण एक चार झाल्याना शाळा चांगली होती. पण पाचवीला पाचवीला त्या वर्गात कोणाच नाही पाचवीला डायेट सगळीं पोरं हायस्कूलच गेले. आन पाचवीचा वर्गच बंद झालाय. शाळेना पहिली ते सातवीं पर्यंत होत. आणि आता पाचवीचा वर्गच नाही
मग इथ पण काय झालं पहिलं आमच यंनी शिकल ना तेव्हा आठवी पर्यंत होत. नंतर हेनी. चौथीपर्यंत केलं.
हा
मग मुलांना परत चौथीनंतर बाहेर घालायचं म्हणून पहिल्यापासूनच ते बाहेर घालत्यात पालक कस करत्यात.
सगळं हेच आमच्यात पण शाळेचा जर प्रॉब्लेम झालाय बंद होत्या काय असं वाटालयं पण आता बघू पहिलीला बसल्यात मुलं. नाही नाही प्रत्येक घरात एक वीस वीस भरचं आहेत. पण चालूय शाळा होय एक वीस वीस भरच मुलं आहेत आता माझ्या मुलगी चौथीला तिच्या वर्गात वीस आहे त पहिलीपासन आहे ती पाच वीस आहे वीसच आहेत. पहिलं दुसरं तिसरं आता पुढच्या वर्षी बघू आता माझ्याच मुलगीला मी हायस्कूलला घालणार आहे अस प्रत्येक पालक विचार केल्यावर पाचवीचा वर्गच भरत नाहीत तर पाचवी ते हायस्कूल आहे ना.
हा हा म्हणजे जवळ जवळ आहे काय तिथंच.
होय जरा हाय की हायस्कूल जवळ. म्हणजे आता माझ्या मुलग्याला म्हटलं. दोघे संग जातील असा विचार करतोय नई. असं. असं सगळेजण करत्यात त्यामुळं मग पाचवीचा वर्गच भरत नहीत.
भरत नायं.
हो आमच्या इथं नागपंचमीला ते उपवास तेनं झालं दुसऱ्या दिवशी वारूळ पुजायला घातले. पाक इकडं माळावर आहे म्हणजे, गावाच्या बाहेरचं आहे. पेट्रोलपंपाच्या बाजूला. तिकडं मोठं वारूळ आहे ना. आम्हाला कधी दिसलं नाही सोड साप. पण त्या वारूळाला आम्ही पुजतयं. गल्लीतले सगळ्या बायका जात. ते, मज्जा ये ला. तिच्या सोटीतून काढायचंय. हा झऊका बांधतात. पिंपळाचच, होय. तिथ पण झोकाचच म्हणतात खेळाला तिथे आणि माहेर पण असते माहेरच चिंचेचे झाड आहे म. तुझ मुट्ठ त्याला बांधत्यात आणि इथ एक हाय. पिंपळाज त्याला बांध
हा हा
जास् जवढ मोठ्या नसतय. पण जे आहे ते एवढं बऱ्यापैकी असते.
तेवढंच हो बायकांचं हाऊस. बाकी कशात आहे सांगाय ओके.
हा. सणालाच तेवढंच ते जर काम असतेत ना जास्तीच कोण जरा काय तर विरंगळ पण अस सये टाइमपास पण होते.
टून भेटून सगळं आता वट पौर्णिमा पुढच्या सोमार होय हे सोमवार सोडून पुढच्या सोमवारी वट पौर्णिमा.
तुमच्या इथ वटगर मल होरत असत्याल.
हम्म नाही हेच की उपवास पोळ्यातील करायच्या.
ह जवळ आहे झाड?
हा जवळ इथं महादेवाचं मंदिर आहे आमचं तिथंच झाड आहे.
हा हा आंब्याच म शाळेतच झाड आहे.
हम्म हम्म् पुजून यायचं आल्यावर मग
हा जी आहे उपास सोडाय हा त्यावेळेस सोडतोय आमी उपास दुपारी पुजून आलीस चोडते
हम्म. घरातला आवरा तर पाहिजे.
होय ते अहो पूजा बिजा झाली का मला फोटो सेशन थोडा वेळ करायचं मग घरी यायच. मग जेवच अं असल.
काय?
दोन, तीन वाजतेच आम्हाला तेवढं होते. होच की.
हम्म
आणि फराळ पण केलेला नसलं जरा जरा तोंड सगळ्यांशी. खलेलं असतं.
त्या हा.
त्यांच ते बोटात पण दिसतेय.
खरं त काढायची हौस असते ना फोटो काढायची. आणिन टायमाला आहे काय मला बघा की ना काडू वाटते काय? नटल्यावरच काढू वाटतं.
हा. आणि आम्हाला कोन असतेय कोणाला सवड असतेना ते नटन होत नाही. माझ्या की वट पौर्णिमा गौर एक एक कार्यक्रम.
हा तेवढंच. हा